काय झाले?
हां
हो का? कशी आहेस मॉग?
दिसतो तशीस हाव. जीवलीस तु? जेवलीस का म्हणताव.
हो झालं जेवन. हो झाल जेवन.
तू काय जेवली?
भाजी, भाजी भात.
होअ आमीई घुगऱ्या बनवल्या.
हो का?
वावराचे का म बंद झाले?
झालंय झालंय झालंय आता. आता पन कशी आय?
हो उम्हाडत आहे. उम्हाडा लागला आता. या आमच्या गावले.
हंअ होओ
हं, सुट्ट्या लागल्याय ना?
हाआ ह
कधी येत तेस? ऐत कोटं जाताय घरी सा
होओ?
बाई खेळताय.
इचकदागूपणा झाल्या करून
होओ, हो ते का आता मस्त्यास करते दिवसभर- तिचंआय. हे मी हीन अनं झोप आराम
आई कुठे गेलीय? इतं नाई? कुटे जाते आता, दुकानात जाते.
होओ
इटल्या नाई ना?
हम्म, आई आल्यावर सांग फोन करतो पुन्हा. हो का?
हो हो ठीक आहे ह्हअ
हम्म.
त्यातलां नाही.
भाऊजी आहेत घरी आता. आज म
किती आहे कधच कामा नाही गेले तोरन लावल्या.
हो तोरण लावलो आम्ही घराले.
अ हा आता सगळे जण लावते.. हं.
हं आंबट, आंबट छान वाटते.
हम. होका.
हम्.
नाही. कधी काय आब्यास नाही लागलं तर
आम्हाले भेटले आम्ही घेऊन आणले.
होका. ए बा आई आली. बोलतेस का? बोलतेस का म्हणलो.
हो बोलतो ना काऊन नाही बोलणार. कितीवा
आता काय बोलू?
हम्म. बोल ना आता, गावल्या तर नाहीये म्हणतेस आमच्या किती रुपयाची होती? वावराची.
भावस नाही दे.
कापसाला जाती ना, कसं रुपये किलो होता कापूस. हॅलो. हॅलो.